हॅलो येतोय का आवाज येतोय आवाज?
तोय आवाज हो हो.
हम्म, रेनचा प्रॉब्लेम एक तर आमच्या इकडं ना. त्याच्यामुळ हा, मग पाऊस खूप चालू आहे.
हो का? अच्छा ए कट कर. नाही पाऊस नाही आज, दुपारी थोडासा झाला. हम्म, आता आहे जरा व्यवस्थित आहे वातावरण. हम्म
हम्म, आमच्या इकडं खूप वातावरण दिवसभरच. चालू राहतं आणि किती दिवसाच, म्हणजे ऊनच नाही पडलेलं अस.
हो का? हा इकडे थोडं ऊन पडल आज.
हा
थोडस ऊन पाऊस असं चालूच आहे.
हो ना याच्यामुळे ना हम्म. त्याच्यामु ते असं वातावरण बदललं कारण तब्येत पण बिघडून जाते.
हो ना तेच घरात मुलांच पण चालूच आहे, वातावरणामुळे सर्दी ताप, हा.
जरी मोठ्या माणसांचंही तेच चालू आहे, एक तर वातावरण. अं खूप म्हणजे खूप गारव आहे.
हो ना हा, ह ह हम्म आणि त्यात बाहेर पडावच लागत आपल्याला.
हा आमचं कस नाही नाही, जॉब नाही मी शेती करते.
हो का अच्छा हा मग शेतीचं पण म ते बाहेर पडल्याशिवाय होतं का?
हा नाही आता शेती करते, म्हणजे आमचं कसं आहे, आता भाताची लागवड झाली ना.
अच्छा अरे वाह हह.
काही काम नाहीत.
हो ना? भाताला तर चांगला आहे ना पाऊस भरपूर पाऊस लागतो भातासाठी.
हो पाऊस असला तरच भात लागवड होत. ते नाही तर मग पाऊस नसला तर नाही होत हा. हो आमच्या घरचेच राहतात.
हो का घरी लागवड करतात की. लेडीज असतील.
हो मजूर राहता.
हा हा.
ते तर चारशे पाचशे रुपये मजुरी घेतात ते. रोज हा. सीझनला चारशे पाचशे नाही तर साडी. तीनशे तीनशे पर्यंत आहे.
हो का. ह पण मग ते खूपच म्हणजे बसायचं नाहीच आहे ना ते काम. वाकूनच करायचं ना. हा मी प्रत्यक्षात बघितलं पण हे फोटो तेच बघितलेले आहेत. ते भाताचे.
हा ना. हे कसं काम राहतं आता म्हणजे ते वाकून म्हणजे ते रोग जेव्हा उपटतं ना.
ते माझं बसायला काय पण घ्यायचं हॅलो. आवाज येतोय त्याला येतोय आवाज. आवाज येतोय का? येतो आवाज मला बोला ना.
हा येतय आवाज.
तुम हो येतो माझा येतय ना तुम्हाला. माझा येतंय का वास्तू मला हा. आह मध्ये मध्ये ना मी म्हणते ना. ह कट होतोय ना तर यांचा प्रॉब्लेम आहे जरी कट झाला ना माझा आवाज कॉल जर चालू असला तर. चालूच रा राहू दे असं दहा मिनिटं.
हॅलो.
हॅलो येतोय ना आवाज.
हॅलो हा येतोय काता. आवाज कट होतोय तुमचा हा मध्येच आवाज ब्रेक होतोय.
हो ना पण मला हो रेंज आहे हित मागा एक कॉल केला ना मी.
अच्छा. मध्ये थोडासा ब्रेक होतोय आवाज.
हा कदाचित होत असेल कारण हेेत. अ कदाचित म्हटले होतंय असल याचा प्रॉब्लेम आहे ना. रेंजचा प्र हा येतोय आवाज बोला ना.
हा आता येतोय का आवाज.
हो येतोय ना.
हॅलो.
अहो आवाज येतोय तुमचा.
माझा येत आहे ना माझं येत आहे ना तुम्हाला.
हॅलो.
कॉल चालूच ठेवा जरी आवाज. नाही आला ना तरी कॉल. हो मग ब्रेक जरी झाला ना तर कॉल चालूच ठेवा असं माझं म्हणणं ह्.
मिनिट. एकच मिनिट चालू राहू द्या.
ह्अ
हॅलो.
हा येतोय का?
हा आता येतोय का.
हो येतोय ना.
माझा यतोय का प्रॉपर?
हो.
अच्छा हा तुमचा मध्ये ब्रेक होत होता आवाज.
हो ना अ अ रेजचं खूप प्रॉब्लेम झालाय. पावसामुळे होत आणि मेन म्हणजे इकडं धुकं येतं ना त्या धुक्यामध्ये लगे रेंज गायब होऊन जाते.
मध्येच आवाज बंद होतोय.
ह्अ ना आता ये तुटक येतोय ना?
अ हा तुटक तुटक येतोय.
हा आता येतो का हा आ
येतोय थोडासा.
हा आता बघा बरं?
हो हो आता येतोय.
हम्म.
हा.
म्हटलं हे धुकं जर आलं ना धोक्यामुळे हे ना डायरेक्टली आवाज बंद होऊन जातं रेजच गायब होऊन जाते.
हो ना हा. तिकडे पाऊस कंटिन्यू चालू आहे त्याच्यामुळे ते हो तेच ना रेंजचा प्रॉब्लेम हूं हम्म हो ना आ थोडा उघडायला हवा ना खरंच.
हो ना जेवण झालं का?
नाही जेवणच करायचं आ ता थोडा वेळ होता म्हटलं चला कॉल करू.
हा हा हा
हम्म
हो ना मग असं वेळेत वेळ काढून कॉल केला म्हणजे मग ते पण कामही होऊन जातं आमचही इतक्यातच जेवण झालं आणि फोन हा फोन घेतला मग बसले मग मॅसेज टाकून दिल होतं.
खोतोचं आहे आवाज?
हो ना नाही जाऊदे झाला तर झाला ना थोडा थोडा आवाज ब्रेक तर मग फक्त तर मिनिट तेवढं होऊ द्या.
हा
हा हो नाही आता आठवी नवीला मुलगा हाय.
अच्छा माझा पण. हा माझा आठवीला आहे मुलगा आणि मुलगी आहे सिनियर के जी ला.
हो ना.
हम्म त्यांचं मग हे पावसामुळे थोडस चालूच असतं. सर्दी खोकला मी पण टीचर हाय. तर मग माझं स्कूलमध्ये मुलांच माझ्या शाळेत. मुलांचं चालूच हाय वातावरणामुळे काही ना काही.
हा वातावरण वातावरण ह अस बिघडलं का पोरांना आपण मेन म्हणजे लहान मुलांना पटकन कॅच करतात अस.
हो ना हा. आणि माझी स्कूल तिकडे आहे ना अशी ते डोंगरदरां मध्ये जरा जिल्हा परिषदची तर मग ते हा चालू हाय.
हो हो तिकडं ती साईड बरोबर.
पेक्षा ते डोंगराचा भाग येतो ना तिकडे.
तिकडं पण धुकं राहतं खुप पावसाळ्यात. हॅलो येतोय ना आवाज
हॅलो.
येतोय का आवाज? हॅलो. येतोय आवाज बोला ना ताई.
हा तर तिकडे तो डोंगराचा भाग हाय ना.
तिकडं पण धूकं राहतं ना? तिकडे पण पावसान धुकं येतं म्हटलं असं.
हा पाऊस आहे ना तिकडे पण तिकडे तर चालूच म्हणजे सारखं काय येतो जातो चालूच असतो.
हा धुकं येतं खूप ना.
हा ते धुक ते डोंग असं वरतीय माझी स्कूल जरा. उंचावर उंच अस डोंगर आहे थोडासा आणि गावखाली आहे आणि शाळा टेक कडीवर हाय तर मग चालूच असतं तिथे आणि हवा पण खूप थंड हवा हे डोंगर दर्यामध्ये खुप वातावरण पण खूप छान आहे तिकडे निसर्ग एकदम मस्त झाडझुडपं
हम्म. तसंच आहे आमच्या इकडं पण.
छान आहे ते हा.
आम आमच्याकडं पण तसंच वातावरण आहे.
हो.
म्हटल आमच्याकड पण तसच वातावरण आहे असं.
हो ना. छान वाटत पाऊस म्हणजे ते वातावरण छान होतं पण मग ते बाकीच जाण्या येण्याचा त्रास होतो. तेवढ आहे हं.
जाण्या येण्याचा त्रास होतो आणि वा वातावरण ते एवढं थंड असत ना याच्यामध्ये लगेच तब्येत बिघडून जाते.
हो ना.
पण आता.
तेच बाकी निसर्ग तर छानच होऊन जातो. हो ते तर हायच त्याच्याशिवाय तर पर्यायच नाहीय. आणि पावसाशिवाय पण पर्याय नाहीये.
पर्याय नाही, तो तो पडलाच पाहिजे आमच्या. हा आमचं धरण भरलेय आता आम्ही धरणाच्या कडेलाच राहिला खाली धरणा बांधवर आहे ना आम्ही अस खाली राहिला हम्म. धरण भरलंय ना आता अ.
काय म्हणता?
हा येतोय आवाज, हो हो येतोय आवाज.
मध्येच आवाज थोडा ब्रेक होतो हा. हो का?
हम्म धरणाच्या कडे ल राहायला ना. तर त्याच्यामुळे पाऊस हो येतंय आवाज मला ताई तुमचा.
मध्ये तुमचा ब्रेक होतोय मध्ये मध्येच. काय काय शब्द मध्ये तुटता येत समजत नाही.
हो ना आता येतय ना? हा ते मी म्हणता ना पावसामु रेनचा प्रॉब्लेम होऊन जातो ना. त्याच्या तेऊन जात आता आपलं हे. से एवढं तीस सेकंद संपलंय का.
हॅलो मग ममी करते मग दहा मिनटं मग असंच. तुटक आवाज येतोय पण बोलूया थोडस.
हॅलो.
म्हटले, झाले वीस सेकंद राहिले ना तर मग मी मी कॉल करते तुम्हाला.
चालेल ना. चालेल चालेल थोडस थोडं पाच दहा पाच मिनिट नाही लगेच. करा नाही तर लगेच करा.
हो झालंय हे काय.
हा हा झाला का?
हो ठेवा हा.